हा.
हॅलो आवाज येतोय का?
हा हो येतो येतो.
अ अडकत नाहीये ना.
का ब नाही नाही हडकत नाही.
काही नाही मला जायचंय पण अजून काही नक्की नाही. घरी नाही ये ना माणसं हम्म. जेवण वगैरे झालं तुमच?
माझं चालू आहे जेवण.
हम हम
काम काय चाललंय.
काम
का मग का काल डाळंबाच पावडर माराय चालू होती आज हे करायचं स्यबहिनं ते पेरायचंय तेच पाहायचंय चालतं क नाही पेरायला.
हम्म हम्
च्या पाऊस भरपूर दोन तीन दिवस बीज पाऊसच होता ना. वावरं इकडले वावरं वेगळे तिकडले वावरं वेगळे. जर चालल तर मग सायबन पेरायचे
हो ह काल इकडं पण ऊन होतं.
कालपासून उघडलाच काल इकड. पण आमच्याकडें ऊनच होत आज ऊनच आहे. आज नाही वाटत पावसाचं वातावरण
नाही नाही आज येऊनच आहे.
् तुमची काय काम चालू
आमचे काय नाही. आता कांदे भरायचे. पेपर टाकायचाय टमाट्याला अजून पडलं मग बाकीचे गेले टमाटर पेपर टाकायला अन्न जाईल ए बळी मारायला गेले ते एक टॅक्टर.
हम्म हम् ह् कांदे खराब झाले का जास्त.
खूप खराब झालं.
का बर वल्ली झाली होती का.
काय कळल काय कळलच नाही अवदी. कुत्रे जाऊन त्याच्यावर बसायचे ना. त्यांनी झालं का काय काय कळलंच नाही खूप खराब झाली.
हम् हम हम हम हम
एक ट्रॅक्टर जवळ जवळ खराबच झाले.
जास्तच खराब झालं ना
हम्म मग तेच म्हटलं हि झोपलेली तवर थोडे थोडे भरून उन्हात टाकली म्हणजे शे त ना आता बाकीचे तिकडे आहे. मग हम कालय मग कोणीच नव्हतं ना घरी अ् तिला झोपून मग पा आल्यावर तेन त्वा मुळे मंग मी भरले कांदे
हम् ह.
ह आज आज म्हटलं देऊ उन्हात टाकून बारदान. टाकेल शकेत.
भाऊ वाडू राहिले ना-
हा त्या दि त्या दिवशी गेले ना एकवीसशे सत्तर का पंच्याहत्तर गेले.
हम् हम्.
हम्म.
पण ते वाढू राहिले आता थोडे दिवस थांबले तरी चालेल.
काळा डाग आहे ना त्याच्यामुळे मग थोडस कमीच गेले.
ह मग ते खराब झाले मग थोडे कुजले असतील तिथलं ते दुसऱ्या कांद्या काळा डाग पडला असेल ना चांगल्या कांद्याला पण
हा तेच ना मग, एक एक कांदा पुसून भरेल ये त्या दिवशी.
ह आणि त्या दिवशी कसं होत पावसाच भरला ना, ते सादळ मुळ पण नि झाला असेल उन्हाचा वाळत टाक. का मग वर च थोडा चोळला तरी वरच टरला निघून जात. मग कांदा चमक राहती कांद्याला आणि वल्ला कांदा पुसला का ते असं मळकट दिसतो चकाकि नाही राहात कांद्याला.
हा त्याच्याच मुळ मग म्हटलं आ तर जे आहे ना ते उन्हात टाकून देते म्हणजे कसं जेवढे होतील तेवढे तापाने भरून आणी टाकून देते. सडकेलगेच वाड्याला फेकून देते खराब होईल ते पण आता घरी हिच्या जवळ कोण नाही मग हिला झोपून येईल. मगच जाते आता तिला बी सर्दी होईलये मलाही सर्दी होईल ये. ती सर्दीने जाम झाली.
वातावरण. पावसाचं तथ दोन तीन दिवस लई गारठ होतं ना गारवा होता पाणी प पणगार
हम्म. त्याच्यात पाणी पण बदललं पाण्याची चव ही बिघडून गेली ना
हा पाणी उतरले ना म आता विहिरींना नवीन पाणी उतरली त्याच्यामुळे पाणी चेंज त पहिल्यांदा पाणी उतरलं सरदी हूतीच. तर तिचां पहिलाच पावसाळा आहे पहिलंच हे ना त्याच्यामुळे तिला
हा हा तिच्या नाकाला सारखं पाणी येऊ राहिल सारखं पाणी येऊ राहील.
ते काहीना होतं ना मग का म्हणता ना पहिला पावसाळा पहिला उन्हाळा बाध तो असं काही तरी आहे ना.
हा.
त्याच्यामुळ मग
औषद देऊन काईच नाही शेवटी ना ववा भासला त्याची पोटली केली त्याच्या नाक जवळ ठेवून दिली.
ह ह ते टूप अं ते छोट्या टिपाॅ भेटतात पाना ते असं कपड्यांना लावून द्यायचं झोपलं का.
त्या चालतील का तिला आता
चालती ना. त्यानी का ओ असं डोळ्यात टाकायसारखच नवीन टुपा येत बघा ना सर्दीचे लहान पोरांना
तुम्हीच नाही का सांगितलेय त्याव्हा.
हा म त्याच त्या आणायच्यात ती झोपली कि तिचे कपडे लावून द्यायचे म्हणजे तिने श्वास वास जाईल ना बरोबर सर्दी कमी होऊन जाईल. ठीक सर्दी ना डोकं पण दुखतय ना हो
कालपासून जराशी चिडचिडच करू राहिली.
म ती सर्दिन डोक दुखतय ना.
हम्म तेच म्हणलं ती अं आता सा सात महिन्याचीय ना मग झाली का एक चालतील का नई
मी तिले कुठं तं तोचैला कुट लावायच्या शर्ट ला कपड्यांला लाव.
हम्म तेच ना बाई काल‌ म्हणत होत्या जाऊन या म्हणे दावाखान्यामध्ये पण म्हटलं काय एवड्या एवड्या साठी जायचं.
ह् मी त्या त्या टुपाय गोळ्या औषधांपेक्षाय ना त्या टुपा आणा त्या लावून दिल्या कपड्याला म वासाणी बरोबर.
तेच करते आता यांला सांगते त्यास टोप्या आनाय लाविते आता. आता ठेवली बव्याची पोटली आणि सर्दीच औषधं देऊन टाकलं.
हम्म
हम्म्
तेवडच फरक पडत ना नाही ना जाणारी ना ते जाणारे चार पाच दिवसापासून घरी ये काल तिकड न्यायचं होतं तो ना झोपेत उठला. ता खूप रोडता इतका रोडतो डायरेक्ट असा कवटाळितो माला कवटाळितो ज्ञानला कावटाळितो इतका रडतो.
हा हा हा
आणि त्याला काहीच समजतच नाही झोपा मध्ये. हम् त्यांला काल म्हटलं तिकड नेऊन आणू पण नेमकी त्यांना सकाळ नी दु पार दोन्ही लग्न होते त्याच्यामुळे मी काही गेलोच नाही काल. म्हंटल आता रविवारीच घेऊन जावं.
हम् हम हं
मग ते कसं होतं हिच्याक लक्ष त्याच्याक लक्षण आहे असं होऊन जात ना. अन ते नेस्ता घाबरवा. घाबरेल आणि कर राहिला आणि सड होतो झोपून झोपातच झोप्ं पडलं. ठतो रडतो उठतो रडतो बरं यंदा झालं काई नई पग दोन की म झालं मग
हा
मग त्याच्या मुलींना म्हटलं तिकडें घेऊन जाऊन नको परत डोकॅला वयताक.
हम्म- हम्म -हम्म.
हम्म झोपली का मग परत?
हा झोपली, झोका दिला झोपली आता.
हम्म -हम्म थोडी ऊनाटा पण काही नाही बशिले आता आवरलं होत, म्हटलं चला त्यांनला कॉल करून बघू कॉलिंग परत काम सूरु झाल्यावर. शाळेत इले
हा का? हा- हा-हा- हा.
त्याच्यामुळे मग गेलाय सातला सकाळी सातलाच जातो तो.
आणि लग्नाला का बर आल्या नाही तम्ही?
मग काल हे होतं ना काल लाईट म्हणजे परवा दिवशी पाऊस झाला मग काल दोन, तीन दिवस पाऊसच होता ना.
हम्म
आणि कालली याला पावडर मारायची नि घरी डाळिंबाला त्या ट्रॅक्टर फसली, ट्रॅक्टर चालाना. मग नळीनी पावडर मारल्यामुळे मग कायज दिवस तिकडच गेला तीन, साडेतीन वाजले.
हम्म
हम्म म्हटलं जाऊद्या परत पावसाच काही सांगता येत नाही, परत डाळिंबाला परत पावडर कारण की आता हे नव्ह मग त्याले आता कसं बारीक चाचण्या जास्त निघाले ना परत म त्याले आल्यावर एवढं नुकसान त्यापेक्षा म्हण
मारून दिलेलं बरं.
हम्म त्यात ट्रॅक्टर चालना बीज पाऊस झाला त्याच्यामुळे काय पाहिलंच गल्लीला फसून गेलाव.
मग कस काय काढला?
काढलाच नाही मग तिथूनच नळ्यांनी नळ्याजूडून मग हे करून, एक साईडला कोपऱ्या ते पहिल्याच गल्लीला फसलं ना कोपऱ्यामध्यी. इकडं पुढच्या साईडने थोडं उंच आहे पण मग पाणी असं खाली जात राहत वावरांला.
हम्म
खालच्या बाजूला मग वाळवायला गेला फसून मग तिथूनच नळ्या जोडून
काळीभोर असतील ना त्याच्यामुळं.
हम्म काळी वावरयेत.
हम्म, त्याच्याचमुळ. आता आमचे काय करते काय माहित पेपर टाकाला गेले.
हम्म काल थोडं जास्तच वल्ल होतं, काल सकाळीच गेलत काल दिवस भर ऊन. बट आज ऊनचये त्याच्यामुळ चालून जाईल ट्रॅक्टर पेपर टाकायला.
तेच ना, त्याच्यात हे म्हणत्या. हम्म एकदाच पेपर टाकून टामाटे लावून गेले मग तान नाही राहायचा डोक्याला.
हम्म उशीर होत चालते ना.
हम्म ह तर उद्याची -उद्याला टमाटे लावायचे ना. म आज पेपर टाकून, हा उद्या.
हम्म -हम्म
हम
बरय. बऱ्याच जणांचे टमॅट चांगले झाले लावेला आधीचे
हम्म
तेच ना म तुमचा उशीराच झाला तरी
हम्म पाऊस नाही पाऊस नाही पण खूप पाऊस झाला आहे ना
तरी एवढा काही नाही झाला हो म्हे लगेच सुकवा येऊन जाईल तुम्ही घालस घालून नव्हत तरी आज वावर आणि खपली धरली का पाहिली का
हा
उष्णता जास्त होती ना आधी त्याच्यामु जमिनीची भूकने भागली आणि याच्या उपेरण्या झाल्यानंतर पाऊस उघाडला तर परत ते पिका नाही व्हायचे मग
म्हणज पाऊस रा्हायलाच पाहिजे
हा तेच ना म.